ला ते तुमचे दारापोट बशल काय हो.
हो काय. नाही आता माझ म्हग त्या इंटरनेट कनेक्शन नाही वा्हा आहे ना आता मग डिलेट करून दूस देऊ ना.
घ्या ना मग माझं बी तसच होतत मग मी तेच केलं. तुमच्या बा डिलेट केलं म्हणलं आता विचारा काय म्हणलं तई.
इंटरनेट दाखवणच नाही ते म्हण आता तुमचा एवढा फोन येन बिन. मिल कीच तुला कोणता नव्हती बाही नाही कमीी नाही काय अटट दुसरी घेऊ.
तुमट लट करताय लगेच.
नाही नाही मला तू बोलू ना.
हा जे. साई म्हणते म्हणते पोरला गाण गाण बला तशा म त. मग आम्ही म्हणतो आम्हाला मा झा आला आम्हाला मा झा आला म्हणून आम्ही. आम्हाला माझा आलं म्हणून आमहीस करतो म्ह. पोर म्हणले म्हणे पोरं म्हधले म्हणे लले माझ आला लले माझ आला. आ. मग आणि सातवींचावीज पोरकूच कचं घरऊन.
आह.
सातवीच आज पोरखच कच काता.
क क बला अस.
हम्म. सांग
होऊ
कळतंन बाई. आता एवढ एवढ ए एवढे एवढे काटे खो र देश - -
टेक्नॉलॉजी फोन फ सांगितल - -
मगं, म.
ह हम् काय बाई
जास त केला का? नाही बोलंच असं घाण घाण. त्या पोराना बी ते पाचवी सावी सातीचे पच कुस करणे हुनी. आनं त्यांच लई जमतं म्हणे. त्यांच लई जमतं म्हणे.
हो का.
ती काडी त्या काडीला हालण चालूय हाय का? ईकाती काडी. कोला.
आल्या बाई, बोला ना.
कोणाला?
शाळा सुटली म्हणलं
हाओ. सुटलि शाळा.
हाओ.
छोटू पप्पा आण केवढा मोठा झाला.
हो बाई.
आ.
हा हो चांगलाय
स्वभाव लई चांगले दोघा भा तिघ भावाचे एक ते पाांडूभवतेनचे बी.
हा
हम्.
बाई गोल गोल गोल गोल घुमु राहिल बाई चल काय येची.
न्याय नाही.
मायच्यान् गोल गोल घुमु राहिल.
काय?
गोल गोल गोल गोल गोल गोल घुमु रायल.
म याचीत फक्त बारा मिनिट बारा मिनिट झिरो. असं जागतयं.
माझ्या हेच्यात गोल गोल गोल गोल गोल गोल घुमु रायलं रेंज जवळ आली का काय माहित बाई.
ते
हो भाई.
बाई मग तुमचं गेलं तर, मग मी कॉल कोणला करू?
रेंज कधी गेली तर माझा कॉल कट होतो.
हम्.
हा.
म कॉल कोणाला करू?
काय म्हणल्या.
तुमचं हे गलतर कॉल कोणाला करू.
दोनी त्या आहे ना. या ऍपला डिलेट करून दुसरी घेऊ का वहिनी नंतर मी.
हो घ्याला.
मग मी तुम्हाला करते नाहीये गोल गोल गोल गोल कोण गो बु राहिला बाई
कायमती ते नेटवर्क